हा
हॅलो हॅलो तर तिकडें बोल हिकडं आवाज येतोय ऑटोमॅटिक तिकडे बोला
हा पण
काय चाललंय
काही नाही हा नाही नाही मी तसं नाही विचारणार पण मग असंच का ते तुला पाठवले ना मी स्क्रीनशॉट त्या दिवशीची
अच् अच्छा हा हा हा
बोलला का? नाही मग तो म्हटला की मम्मी डिटेल्स मागते म्हटलं हो मागणारच म्हटलं आता मग तिला सांगितलं डिटेल्स शिवाय कस काय होणार? मग म्हणे मी मागवतो म्हणे देतो मग त्याच्यानंत
अच्छा हुं हुं हुं अरे काही नाही असं काही नाही वर्क होतं ना आज खूप
ह मग बघते ना त्याला वी विचरण असं तिरपतिरपं विचारते ना हा नाही डिटेल्सच नाही विचारत पण मग त्याला त्याचं टेन्शन आलं का काय असं
दिले नसतील का काय असं हं हा
हां
हा
हुं हुं
हा हा हा मग हो हो
हुं आम्हीपण
तो म्हटला मला घेतो असं हा हा
ह
त्यांना बघायचे असेल मग पहिले हा
हा मग तिच्या पप्पाचं काही म्हणणं असल त्याच्यामुळे पण मग तिला तर माहित असेल ना तिचा जन्म वेळ किती त जन्म किती वाजता झालाय आणि कुठलं?
हुं
ह हो हो
काय माहिती काय आहे विषय
तिचे पप्पा हो काय अजून क्फर्मेशन देत नसतील म्हणून देत नस बघू वाट जाऊ दे थोड दिवस. म हा. हा दिलं पाहिजे हम्म. काय माहित आता हम्म
एक कलायची ब कायचेर मग दिसते. फोटो नीट काढलाच नाही अग तिनं चेअर मध्येच ठेवली होती. हम्म आता कावड आहे का चांगलं? फोटो
हो काढून ना. खाली काढू हां असतात ना. आता आपल्याला काय माहित त्यांचे विचार काय. हा आजी आजी काही सांगत असेल.
सांगू द्या आजीला काय सांगायचं ते.
आपल्याला तरी काय लागतंय फक्त तिचं नाव जन्म नाव आणि.
मग काय.
हा जाऊया की बघूया.
झालं आता जातोय घरी आम्ही पण मग काय नाही हुं
बघू आता
हा बरोबर जाऊ दे हम्म. नाही नको मग आपण पण आपण आपलं आपलं मग
आपलं आपलं बघायचं टेन्शन घ्यायच नाही ते. पास् पाल का
खोटारडे गप्प.
हा माझ्या प शंबा मी उद्या येते घालू तू येणार कस घालून? मऊ देत घर माझा ब्लॅक कलरचा पट्टा आहे तुझा व्हाईट कलरचा पट्टा आहे. वाईट नाही तुझं मी नाही कशाला चिडते. मला वाट होय काय.
ते हा मी त्याला माध पण तेच बोलली होती की बा ब तू. काही पण पण मग त्यांना दोघांना सांगायचं म्हटल्यार मला तुझे. मी त्याला दो तीन महिन्यापासून डिटेल मागते की तू तिच्याकडून गोड गोड बोलून घे नय जुळत ना.
काय करायचं पत्र काय सोडव.
हा नाही मीने दिले असते.
हम्म मग गाडी माघर दिली का?
नाही त्याला नाही माहिती.
हम्म हम्म हम्म हम्म
हा हा
ठीक आहे असं तर जाऊ दे घ्या नवीन गाडी हम्म. हा ठीक आहे.
काय म्हणणय आपल्याला काय म्हण.
म हम्म होय का हम्म हम्म हम् कायती पत्रिका बघत बसते. आवाज कठ होतय का ग तुझा अच्छा हम्म घरचीत र
मी काही नाही म्हणत आता नाही नाही काय
हम्म हम् हम्र
हा देतील दिले तर दिले नाही जाऊत बघ
हा ह
हा हा तेच ना मग आपण जास्त हेणे दाखवायच
हा
हा मग तस नाही दाखवच नाही काही नाही म्हणत नाही हा चाल
हा हम् होय काय मी पण चाललय मी पण जाणार आहे रिक्षाच हा सोबतच जाव लागेल भा जावे सोबतच.
दहा रुपये.
दोघ वीस रुपये हम्म
आगं कोणी पण असतं पण आता आज पूजा करायची कोणाला शोधत बसून मी. हा तिकडून येणारे पण असतात.
हा हा बरं ये मग तु इकडे आमची
मग तितीे पण लोक आहे आग मीजीत राहते ना नव्वद टक्के फॅकल्टी तिथूनच जातात
य का
एक
बसला का तो निवांत काय नाही करत गरीबासारख
नाही सगळे लोक ते तिकडूनच जातात
होये
सेंट्रल पॉइंटला हो जातानाच कस सकाळी घाईत असतात ना खूप जण त्याच्यामुळे मग जातानाच नाही पण मग येताना काही नाही म्हणजे इकड
पावसात शक्यता आहे बघ
सकाळी पंचिंग असते कधी नाही भेटली लवकर रिक्षा पावसा पाण्याच आता
हा हा हा होय काय जाऊया मग येथे सोबत हम्म
बघू आता काय तरी लावु जुगाड हा हो
हो हो हो हो बाकी काय
हा नाही बघू आता
बघ बघ म
अग बरत
तीन मिनट रालतच जास्त हा हा ह आपल्या पंच मुला पण
चालू आहे जाऊ दे ते मस् तोंडवर करून बोलताय कस कदाान वीस हजाराची ठेवायची गाडी
हम्
नाही पण नंतर नंतर कशाला ती गाडी द्यायसाठी परत कशाला त्यांची तोंड पकय जायची
मग काहीत नकोच बघू नवीन गाडी्या घ्याल्यापेक्षा हम्म
हा पण कोण जा आता जाणार आता एवढा त्रास दिलावर
मग का येतात मग जाव पण अशा लोकांच नातच वागाच्
आ काय ते देत होती अरे भाऊ असं नको करू जाय घेऊन जावी जाय घेऊन जावी माहिती
हम् येचकी घ उन
हे म्हणता राह दे त्या रस् त्याला येतील त्याचे पन्नास साठ हजार रुपये हा
ह
हो म हो हम्म जाऊ दे हेदाचं खटकच मिटून आणलं ते ऐक सारखं सारखं ऐकून ऐकून त्रास होण्यापेक्षा
हो ना हम्म
आता काय नाही चांगलेच गार झाले आम्ही निघालो आम्ही अस येतो जातो असं नाही म्हटल बडबड केली केली डायरेक्ट निघालो आम्ही हा मग आले ते सगळे माग माग दरवाज्यात काही दराजात त उभे होते काही गेट पर्यंत आले आणि चौघाची चौघं निघालो ना आम्ही सोबतच
हम्म हम्म हम्म हम्
मग काय नाही आलो निघ
हम्म मग काय अजून जा म घरी येता भेटू आपण नंतर बोलूया कॉल करून हा. चते सते जास्त हम्मम हम्.
हा. हो नाही म्हण द यालाच द्यायलाच पाहिजे नव्हते पण आता काय?
मक्यत हम्.
तर आपण तर काही संबंध नाहीये उगंच आपल्या धोक्याला डोक्या उती राहतात.
मकयतल गुसदोकेल टेनशन
जाऊ द्या आता तर झालं गेलं आता बोलून म्हणून काय फायदाे नाहीे आता असे.
हम्म हम्म हम् हम्. हा हा हा.
आमच्याकडून जेवढे होतील तेवढे पैसे काढायचे.
हा चल मग नंतर बोलते ठेव का हो हो बाय बाय बाय. हो.
ह.